हॅलो, काय काय करालीस?
का नाही बघ, रीलस बघत बसलेलो.
जाऊन आलेस त्या सेमिनार ला.
कुठं रे?
अरे सकाळी आपलं बी सी ए च सेमीस्टर सेमिनार नव्हतं काय, कुठल्या विष
हा त्याला व्हय, आलो कि.
काय काय झालं मग तिथं?
छान आहे. मला जायचं होतं बाहेर दुसरीकडं. तेव्हा मी काय तिथं लई वेळ थांबलो नाही. ते आपली रेग्युलर माहिती कुठल विषय चांगलाय, कुठला नाही.
हा.
त्याबद्दल हुतीत.
कुठला कुठला विषय होता?
आता आपल्या ज्या मागच्या लँग्वेज झाल्या त्याच्या पुढच्या लँग्वेज आहेत. काय वेगवेेगळ्या लँग्वेज आहेत त्या वेबसाईटला बघलेल्या तशा.
हा.
त्या घेण्यावर हायत, कुटला घेतोय आपण. नंतर मॅच का रेगुल हायच
हम्म
त्यानंतर वेबसाइट बनवायचा विषय ते एक फिक्स आहे
हा
कायतरी जमलंस तर इंग्लिश एँड होईल असं म्हणत्यात
मॅथस खरोखर आहे आपल्याला फुढच्या सेमेस्टरला
हाय की काहीतरी कॉस तेन हाय बाबा त्यात ते आपलं दहावीचा विषय आठवतय काय साइन काँस थिटा पन हाय वाटते यात
अ हाय आहे आणि
आता जेवढा अवघड तेवढं मजा हाय मॅचची
हम् ह
लँग्वेजच्या बाबतीत काही विषय नाही फक्त एवढंच की बेसिक क्लिअर करा पाहिजे बा आता आपल्याला
हम्म
त्याशिवाय का उपयोग नाय त्याचा
हा आणि
आणि जेवढा ऍडव्हान्स लँग्वेज शिकेल तेवढं चांगलं आहेत आत्ताचे यांना तरी
आणि
मग आणि काय नाही तुमच्याकड तू का आल नाहीस
माझ तर काळच ना आज मोड आँफ होता बाबा त्यामुळे आलो नाही म
का?
काय डोक दुकच दुखाय लागलेला म्हणतान काही आणि त्यानंतर काय दिवसावर असं कंटाळाला कट्ट जावं लागलं म्ह तररला काय जाऊन आप त्याला ऐकायला होणार ना त्यामुळ घरातच बसलेलं बरं म घरातच बसलोय
पैसे चालू हाय व्हय
त्यामुळे बसलं मग घरात ह स झाज आणि
आणि काय नाही
जेवलंस काय
हो जेवलो की
का बाहेर जाणार होतस न जेवायला
नाय कॅन्सल झाल आणि
का
हॅलो जी
ह मला वाटलं काय मी नाही म्हणून तुमचा प्लॅन कँन्सल झाला जेवायला जायचा
काय आता मग पुढच्या वेळी जायचं तू आता पुढच्या वेळी येशीलच कि मग
होय पुढच्या वेळी जाऊया
आवाज जायलाय तुझा
पुढच्या वेळेला जाऊया म्हटल
हा बांधकाम कुठे पर्यंत आलं तुमचं
बांधकाम व्हय तिथं हच्या इकड एक आपण रुईकर कॉलनीत पुढं गेल का नाही.
हा.
ते तेंबबाई चं मंदिर लागते बघ ते आहेत ना. खाली जरासे तिथ.
तुझ अवघड असल.
जाउगडया एवढं तिकडे नाही.
बर.
च्या अली कडच.
हा तेथ ह आहे ते दोन, तीन आतल्या बाजूला.
हा तिथं करणार आहे.
बर किती आहे स्क्यूर फूट
स्क्वेअर फूट ते मला माहित नाही आमचं आत्ताच घर आहे त्यापेक्षा बारकच असत रे
एक सहाशे, सहाशे ते आठशे पर्यंत.
हा.
हा हा ते कसं आत्ताच्याना पुढं माग जागा सुटून कराव लागते ना.
होय.
त्यात आणि जागा जाते.
आणि काय काय बोरिंग झाले आता सोलर, अंडरवॉट, टँक.
होय ते करून घेतलंलं चांगलं.
अ अंडर वाॉटर ना अंडर ग्राउंड टँक आहे. ते किती सातशे लिटर पर्यंत करतय ते होवा खालतर-'
बोरचा काय?
सातशे लिटरचा टँक झाला खाली. मला कानाही बस टँका केल्या घर वरती मजबूत. रायच कस.
आ ते ते एवढं काय विषय नाही.
तेचक आता सातशे लिटरचा टँक खाली झाला. म्हण नाही म्हणला तर केवढं झालं ना त्या ते.
तू सातशे म्हणजे मोठा असणार की तू. बर.
सातशे नाही रे सातशे सात हजार लिटर. सात हजार पण नाय.
सात हजार एवढं झालं माहितेय काय?
अरे नाही रे जास्त आहे सातशे हा सातशे सात.
सात हजार म्हणजे एक हजारच्या सात घालायला लागतील तेवढी जागा पाहिजे.
अरे आपली नॉर्मल सतराशे लिटरची टाकी असते.
हा.
अशा माप बसतात बघ तिथ एकाच्या वर किमान दहा, बारा तेच कि
एवढं का सल्ला गरज आहे तुम्हाला.
अरे ते सांगालोय मी तुला सातशे लिटरपर्यंत. पण अंडरग्राउंड टँक तयार करू शकते. सातशे लिटर पर्यंत म आता आम्ही का तेवड करणार नाय. य म्हनला अस तर एक दीडशे लिटर ढीक झालं.
दिडशे.
सतराशे लिटर जे आपली टाकी नसतात का.
बर भरपुुर केलेला चांगलंचय ते जाऊन फायदा होत. छतीसपर
हो बघायच. त्यात ते खाली केलं की अवघड काय होणार माहित का मला एक प्रळन झाले आता जर का तीन ऑपशन आहेत एक कोर्ण त्याचा वर्ण जेवढं ठेवणार ते ओपन ठेवा लागणार म्हणजे ओपन होणार दुसरी गोष्ट की ओपन होणार नाही पॅक कसते सिमेंट न जर का ओपन करायचं असेल डून आणि तिसरा एक ऑप्शन आहे ते म्हणजे बारकी जागा ठेवायची आतमध्ये जायला जरी ते स्वच्छ वगैरे कराच असू त्याचा चार पाच वर्ष वापरले त्यानंतर जर का ते घाण झालं मातीन घाण होणारच आणि ते अच्छा ठेवळ तयार होणार पाण्यामुळे बरोबर आहे
वैसकी
मला आता कळन झालं तिथलं पाणी स्वच्छ राहणार कस
ते असत
म्हणजे त्यांना विचारलं नाही खर ते म्हणतात ते व त नाही स्वच्छ करायलाते माणस त्यांना बोलुम्ही स्वछ करून घ्या
आवाज आवाज झालाय तुझा
माणसाल ना बोलून तुम्ही स्वच्छ करून घ्या असं म्हणता त य ते
करावे तमला
ह आणि का वरती आपली दोन हजार लिटरची टाकी भास होत आहे
वरती बस होईल तेवढी
या कधी फ्युचरमध्येध्ये काय पाण्याचा आवड झालं
हाता आहेच न चालू एक आठ दिवस पाणी
आता एक पाऊस या वर्षी पडा ना त्यामुळे आणि काय आपलं एवढं पाणी कमी पडणार नाही कोल्हापूरला अजून दोन वर्ष पाऊस पडायला थांबायला पाहिजे मग जाऊन पाणी आपलं जरा कटक्कम पडे म
सोलर पण बसवाला त मही महाग पड ना तुम्हाला आता सोलर
हम् शवलं आत्ता महाग पडालातच खर काय काय फर चालूयत आत्ता आम्हाला ते कॉन्ट्रॅक्टरने ऑफर दिला
बर
ते जुन कॉन्ट्रॅक्टर एक होतं का नाही त्याला काला आ्ही कस जान झाल आहे ते म्हणला तर मा पाहिजे असलं तरी सांगा मला काय तर आणि ह आमच्या पप्पांच्या पाहुण्याततले एक जण आहेत त त्यांच्याकडन असवत पडते मग बघायचं अजून सोलर दोन तीन ठिकाणी बघून ठेवले सिक्स थाउजंड कोून ऑड करायल
मग बाकीच मण लागलच करणार सगळ म्हणजे सेलिंग फर्निचर ते
काय काय काय कसंसं
लागलच केलेलं बरोबरती कारण ते नंतर करतो बरोत म्हणलं किती होत नाहीे
आ सिलिंग करायचं का नाही अजून प्लॅन नाही ते नवीन काय काले ना आता सिलिंग सिलिंग कुठे करतोस ते आता ख खाली काय काय टाक फर्षा पण घालायच आमचा प्लॅन नाही आता. फर्षीच्या ऐवजी ते अजून नसते का आता नवीन तयार झाले बघ. लिक्विड पसरवतात.
ग्रॉस ग्रॉसमध्ये काहीतरी असते ना त्याला ह ते शब्द.
काय तर म्हणतात बाबा त्याला. ते अजून काय बघायला नाही आधी सल्याप होऊदेत मग त्या नंतर ते बघायला चाल करायचं हाय.
जेवण काय खाल्यावर त्यातले वेग वगं आले.
काय सतराशे साठ हाय खरं. तुला एक सांगू आत्ता जेवढं नवीन आलेय का नाही. ते टेम्परीच आहे बघ ते लई वेळ राहतच नाही म्हणतात. ते आताच नविन ते लि क्वीड पसरून ते हे हुते बघ त्याला काय तर चिराजा तात म्हण पाणी बीणी त्या आत जात ह एअर वगैरे धरल्या आणि थोड्या दिवसात काय तर ते रफानी होते वाटत म्हणजे फर्षी सारखं नाही काय ते.
हा हा बरं.
टेम्पररी युजिंग साठीच वाटत रे ते. तेवढंच एक दोन अडीच वर्ष त्यानंतर मला वाटत ते राहत असेल तसच होय नी.
होय नकाश विकश सगळं प्रॉपर करून ठेवा बग. आता नंतर पुढं जाऊन आवगड होते. त्या एरियात हेज आलय काय गॅस कनेक्शन पाइपलाइन?
नाही रे. येऊन गेले वाट तरी हितन नाही तर कनेक्शन त्यातलं कनेक्शन घ्यायला लागणार आता.
होय मग ते घ्यावं पाहिजे कि.
काय बगायचं लाग आता कस आहे तिथं घ्यायला पण काय आता पाणी बिनी येत पाण्या बिण्याच कनेक्शन घ्यायचं कणी
हा.
त्यावेळेला अस घ्यायच म्हणाले आता पाणी साईडच्यांच्या हेज्यात चालू हाय त्यांच साईड त्यांच बंदर असते ना. त्यांना सांगितलं पाणी आता लागते ते आम्ही वापरतो आणि तुमचं लाईट बिल पाणी बिल जे काय येईल ते आम्ही भरतो अस सांगतो.
तुम्हाला वडायला लागणारचं हाय पुडं.
हा तेच कि त्याबरोबरच ते गॅसच वढायच.
मग कस नेमकं हे स्ट्रक्चर काय तुमचं म्हणजे खाली पार्किंगला ठेवून वरती बांधणार आहे काय खालीनच थोड जागा सोडून पार्किंगला.
पुढे आता त्यो रोड आहे कसा मोठाचय कॉलनी टाईप मध्ये. पार्किंगची त शी काय गरज नाहीचाय पण थोड जाऊन जर का हे लागलं. तर आता आम्ही गार्डन केले कणी स्टार्टिंग ला. तिथं पार्किंग करता येते जर का पुढे जाऊन करायला लागलं तर. मग काय तिथं ती भिंत नसते पुढची पाडायची कंपाऊंडची. आणि तिथं गेट करायचं मोठ मग का पार्किंग होत आ त्या का समोर घर नाही जात बघितलासच कि तु. त्यामुळे समोर घर नसल्यामुळे आता पार्किंगला कायच प्रॉब्लेम नाही समोर ते मैदान टाईपच आहे. मोकळी जागा तिथे गाड्या लावू शकते
ते आपण दोघं गेल तो बघाला ते प्लॉट ना ते
हा तेच क झाड नाहीत काय समोर
हां
मोठे मोठे अ ब झाड
बरं
तेच कि
बर बर बरं ठीक आहे त्याला एक पाच मिनिटच करतो आम्ही कॉल याला इम्पॉर्टनट झाला
हे